हा काय चाललं. हो आवाज य तर.
हम् काय म्हणत काय करतय. नाही नाही आता आलो आम्ही इकडे बडेला तेच चाललंय वेरी. चला म्हटलंय काही तरता दादा बहिणी गेलेत बाहेर. काय आणायचं त्यांना करून घेऊ कॉल.
झाली का तयारी सगळी मग.
चालू आहे. आता तिसरा बर््डे नाही नाही तिचा तिसरा बड्डे हा. तिचा आणि माझ्या मुलाचा डिस्टन्स काय एक दीड महिन्याचाच आहे.
हो मग आता बाकीचे आले असतील आता आई वगैरे आल्या.
आई चा आलेली बाकी कोणी नाही घरगुतीच करायचंय हे कसं आम्ही जवळच राहतो. म्हणूनग आम्ही पण येतो.
हा मग शेजार पाजारचे तेवढंच पोरं बघलेले असेल ना.
शेजार बाजार चे पोर फर्स्ट बर्डे मोठा केला सेकंड पण मोठा झाला ते आपण नेंबर बेंबर होऊन जातात मग काही नाही
मग काय तर काय पहिले फक्त पाच बर्डे मोठ होतंत
तेच ना आता माझ्या मुलीचा लगेच येतोय सत्तावीस ला तिचं झालं हो याच महिन्यात तिचा हिचा सोळा ला आहे तिचा सत्तावीसला आणि लगेच लहान आहे बहिणीची लहान एक बहीण पण आहे मला ती तिकडं जाते मुंबईला तिच्याही मुलीच लगेच तीस तारखेला आहे
मुंबईला कुठे राहतात ते
इतोळा
हा हा लांब आहे म्हणजे इथण मग यायचं येणारच का मग
नाही नाही काही सांगता नाही येत आता पाण्या पावसाचं ते तर जाऊच. मुलांचं स्कूलच आहे नाही तरर काही यायचंच ना.
पाऊस वगैरे पण काय आता सांगता पण येत नाही कारण मगाशी ना दुपारी थोडसं उन्हामध्ये पडत होत. आणि आता गेलाय परत.
तेस ना त्याच काही दोन तीन दिवस हजेरी लावलेला आधी. परगंगेला पूर आला होता आणि आता काहीच नाही.
गेल्या आठवड्यातपासूनच नाहीये पाऊस. त्याच्या गेल्या आठवड्यात पडला आणि आता गेल्या आठवड्यात नाहीचय
आता इथ थेम प नाही कंटिन्यू ऊनचा उनच असं पाऊ उन्हा्याचो उन्हसारखं ऊन पडतं इकडे
इथं पण तसच पडतं एकदम कडक ऊन आहे नुसता घाम येतोय
तच ना
रात्री मच कधी लाईट जाते काय होत
तेच तर
बाकी का हो मुलाच कसं लहान आहे ना तो त्यामुग त्याला पंखा वगैरे लागतोच
तेच
हो जरा वारा बंद झाला झाला उठायचं
लगेच लगेच त्यांची झोप कशी असते आपल्याला झोप जेव्हा येते ना तेव्हा त्यांची झोप जाते
हो तसच आहे सेम मला झोपायचं म्हणलं ना की त्याला तो जागा असतो आणि त्यांनी झोपत की मला क घरातले सगळी काम करायची असतात ना त्यामुळे मग वेळच मिळत नाही झोपायचं म्हणलं तर
आपलं तेच आहे माझं इथे मला दोन मुलांचा अनुभव आहे म्हणून मग मला जेव्हा झोपायचं राहिलं ना तेव्हा त्यांना झोपच लागायची नाही त्यांना खेळायच्या राहत नाही तने निघा आणि ते पण आपण जर सांगितलं ना तू खेळ मी तुला नंतर बघ तेवढ्यातच म म्मा उठते का मला वॉशरूमला जायचंय म्मा करते का मग थोडस खायला देते का मग असं चालून कस जो
त्यांचं काय ना काही चालू असतात तर संध्याकाळी याला थोडंसं एक चक्कर मारायला तर खाली न्यावं लागत फिरून वगैर आणायचं कारण घरात दिवस दिवस
नाही ते पण बोर होतात ना तुम्ही पण होत ना तुम्ही बोर होतात तेही बोर होतात ह
कारण आता कंटिन्यू रुटीन एकच चालू असत म्हणजे घरातले काम करा त्याला बघा त्याला झोपवा त्याची झोप वगैरे झाली की संध्याकाळी कसं जरा आता झोपलंय
हम् हम हम्
किती वेळ झालं, दुपारी मला वाटत लास्ट आपल्या कॉलेजचा तेव्हापासून तो उठलाय ना.
हम्, हम,
ते आतापर्यंत जागाच होता आत्ता झोप- आता एक दीड तास झोपेल, आणि परत उठेल मग.
तेच, पोरांचं खूप हे राहतं. त्यांच्या त्यांना झोपायचे तर अशी झोपतीलना, आपली गरज दे नाही त्यांना.
मग काय तर, आणि कस दोन तास वगैरे कसे जातात पण आपल्याला पण कळत. कामामध्ये, आणि असं वाटत आता आराम करा आता आराम करावा म्हटलं की, त्यांची झोप झाली असेल लगेच म- परत खायला करा, त्यांच आवरा- त्यांच्याशी बसा, त्यांच्याशी खेळवा, त्यांना खेळवायचं वगैरे हे सगळं सतत चालूच राहत ते.
तेच ना, पहिले काही नाही हो आधी काय आपल्या यांना एवढा टाइम पण नव्हता. कुठं मोठे झालेत पोरं कळत बी नाही, त्यांना आठवत पण नाही आता. या पसे मोठे केले त्यांना त्यांनी
मग काय तर, नाही पण आता खरंच की सहा महिन्याच कसं झालं मलाच कळालं नाही. बघता, बघता, दिवस पण इतके पटापट चाललेत ना. मला पण कळालं नाही की, कधी हा सहा महिन्याचा झाला.
हो मला सुद्धा याचं आठवत नाही, तिचं तर नाहीच नाही, त्याचं तर अजिबातच आठवत नाही. कि तो झाला तेव्हा, तेव्हा रात्र रात्र तीनही रात्र रात्र अजिबात झोपायची नाही, रात्र रात्र जागी राहायचे सकाळी परत जॉईन फॅमिली असल्यामुळे, माझी सकाळी अजिबात म्हणजे अक्षर रडाई-
झोपच होत नसेल, पण माझे एवढं हे खूप चांगल आहे की, तो आतापर्यंत त्या अस कधी मला रात्रीचा त्रासच नाहीे तो रात्री, आणि दिवसा म्हणजे सकाळी पण लवकर उठेल. पण नंतर परत झोपतो.
नाही याने, याने मला लहान याने मला नाही त्रास दिला, रात्री पण खूप छान झोपायचा. तो आणि दिवसा पण, आत्ताही झोपतो ना तो? दोन ला जर झोपला तर, नाही तेव्हा साडेपाच पावणे सहाला उठतो. दोन अडीच ला जर झोपला तर.
तेच ना, झोप पण झालेली चांगलीच आहे, कारण त्यांच्या शरीरासाठीच चांगले ते.
तिने म्हणजे मला, चार वर्ष त्याचा जन्म होत न तो पर्यंत चार वर्ष त्याला तिला आ जोळीच लागायची जोळीत टाकलं का तेव्हा झोका दिला तेवढीच झोपायची नाही तर नाहीच, तिने चार वर्ष पूर्ण त्रास दिलाय.
मी तर त्याला पाळण्याची सवय पण नाही लावली.
तेच याला पण नाही सवय लावलेली.
कारण तो, म्हणजे तिथे होता घरी पण-
हम्, हम,
पाळण्यामध्ये टाकलं ना की, तो उठूनच बसत होता. आणि जास्त करून म्हणजे असं बाहेर म्हणजे, असं लक्ष द्यायचं कोण आहे का माझ्यासोबत कोण आहे का माझ्यासोबत.
हा, हा, हा
मग त्यामुळे कसं त्याला मग शेजारी घेऊन झोपायची सवय लागली ना मग काय, आता पण आता इथे तर नाहीच घेतला मी. पाळना वगैरे काहीच नाही घेतलं.
तेच ना. तेच चांगलं, कारण मग पोरणना कुठेही झोपायची सवय पडते मग. म्हणजे ओंडेम आपण ट्रॅव्हलिंग- राहिलो ना तरी, मग पोरांना या गोष्टीची गरज नाही पडत ना पाळनाच पाहिजे. पोरांच्या साठी आपल्याला सगळं फिरवावं लागतं. स्वतःची गाडी राहिली तर ठीक आणि नाही राहिलं म काय करायचं सवय जर ती लागले ली राहिली तर
तेच ना आता पण बाहेर एकदा आता कधी लास्ट आता त्याला सहा महिन्याच झालं तेव्हा देवाला घेऊन जायचं होतं तुम्हाला
हम् हम्
आणि ट्रेननेच जायचं होतं तर मला टेन्शन आलं होतं की हा राहील का दिवसभरात दोनच तासाच अंतर आहे पण म्हणल राहील का वगैरे पण नाही तो खूप छान म्हणजे बाहेर गेला की त्याची काहीच किरकिरी त्रास नसतो आणि उलट त्यावेळेला तर कडक ऊन पण होत कारण त्याच्या आधीच पाऊस पडून झाला होता इतकं कडक ऊन होत तो त्यावेळेला तरी पण तो शांत राहिला घरी अस पण त्याची काही किर किर नाही काहीच नाही‌.
तेच माझा ह्या याला पण आम्ही बालाजीला गेलो होतो. दोन वर्षापूर्वी तेव्हा तो काही तरी हा तिरुपती बालाजीला. तेव्हा तो दोन अडीच वर्षाचा अडीच वर्षाचा मी म्हणजे आता तो तीनचा कम्प्लीट झाला त्याला आता मी दोन हजार. चोवीस मध्ये गेलेल होतो.
लहान मुलांना दर्शन घ्यायचं काही वेगळं तिथं आहे का? म्हणजे लहान मुलं असे एवढे लहान असतील तर.
नाही नाही तसं काही नाही तिथे पण आम्हाला आहे ना खूप आम्ही ना सुट्ट्यांमध्ये गेलो होतो ऑगस्टच्या ऑगस्टच्या सुट्ट्या म्हणजे ते पंधरा ऑगस्ट किंवा मग त्याच्यानंतर रक्षाबंधन रक्षाबंधन हं रक्षाबं - बंधन अशा टामिंगला गेलो होतो अरे बापरे सुट्ट्या त्या सुट्ट्या बघितला इ की गर्दी होती इतकी गर्दी होती ते लिटरली आम्ही पर हेड बारा हजार रुपये दर्शनाची फी भरली होती पर हेड
पण तसही दर्शन नाही होत म्हणतात तरीही गर्दीतनच जावं लागतं कारण काही ते त्यांचे सहा सात दरवाजे आहेत ना
पेड दर्शन होतं त्यांचं म्हणजे आम्ही जेव्हा आम्ही आम्हाला पेडदर्शन नव्हतं घ्यायचं ना तर त्यांनी लिटरली आम्हाला दोन दिवस म्हणजे आम्ही रात्रीच्या रांगेत उभे राहिलो होतो ना तर सकाळी आम्ही अर्ध्या रांगेत पोहोचल्यानंतर आम्हाला तिकीट मिळालं कि पुढच्या रांगेत आम्ही किती वाजता पोहोचणार म्हणजे आम्हाला आम्ही पंधरा तारखेला रांगेत उभे राहिलो ना तर सोळा तारखेच्या सकाळी आम्ही रांगेतून बाहेर निघालो आम्ही सोळा तारखेला आम्हाला तिकीट मिळालं किती तारखे य मिळाला माझ्या दर्शनाच तिकीट चौ अठरा तारखेचं
बापरे मग आता काय केलं तेवढ्यावर रांगेत थांबलात तसेच तिथून निघायला परत पण बाहेर कसं निघायचं ना त्यातन
तिथून आपल्याला आम्हाला म्हणजे तिथून एंट्री होती पुढे जाण्यासाठी तिथून एक्झिट गेट गेट पण होता मी डायरेक्ट माझ्या नंदे त्यांनी डायरेक्ट विचार केला माझ्या नंदे पाहुणे म्हणजे नंदेच्या मिस् - स्टरांनी की नाही एवढ शक्य की नाही हा लहान आणि आपण रात्र तर काढली लहान असल्यामुळे पण दिवसा आणि एवढे दोन दिवस ला लाईनीत उभ राहणं नाही शक्य म्ह आणि त्यांच कसं आहे लाईनित जरी उभ रायचं म्हटलं ना खाण्या पिण्याची सोय टायमा टायमावर
म हो कारण तरी पण हा एवढा लहान असुन तून राहायला म्हणजे खरंच म्हणजे कौतुकच आहे
तो राहिला तेवढा वेळ
कारण असं आपण स्वतः हैराण होतं बघितलं ना लहान मुलांना घेऊन कुठं जायचं म्हणलं तर एक -
पहिल्यांदाच गेलो होतो ना आ ओ आम्ही आम्हाला म्हणजे माहितीच नव्हतं की एवढं कसं होईल ब असं लिटरली आम्ही तिथून निघालो बाहेर मग रिटर्न जायच विचार केला म्हणून माझे ते जे त्यांनी नंदेच्या मिस्टरांनी नाही म्हणे आपण पेट दर्शन घेऊ एवढ्या दूर आलोय. मग पेठ दर्शन घेतलं एका जणाला आम्हाला परडे ये काय बारा हजार रुपये लागलं दोन तासच दर्शन मिळालं
माझे काका आहेत ना ते मला वाट पंधरा दिवसात न महिन्यात ना सारखं तिरुपतीला जातं सारखं अस एकदा असं म्हणजे इतकं झालं ना की त्याला आता आमच्या आजूबाजूचे लोकं पण आहेत. ना त्यांना म्हणजे अस विचारतात. की कधी जायचंय कसं काय आता त्याला तेवढं तिथल्या सगळ्या गोष्टी माहिती झाल्यात आणि म्हणजे आपल्याला जर अस तिथल्या काहीतरी पूजा वगैरे पण आहेत ना अर्चना पूजा वगैरे काहीतरी आहेत त्या मग त्याच्या पण काहीतरी ऑनलाईन फॉर्म भरावे लागतात.
हो हो.
आधी, आधी ला कोणी लोक ते फॉर्म भरतात नंबर यायला पण म्हणणे सहा, सहा, सात, सात किंवा कधी काय, काय जणाणा वर्ष वर्ष लागतात नंबर यायला चालेल चालेल हो हो चालेल चला म. हा बाय ‌.
ह